कशी आहेस?
काय चाललंय
काय नाही आभ्यास करत होतो. तूझं काय चाललंय?
काय नाही मग मी पण अभ्यास करत होते आता जस्ट झाला म्हणून म्हटलं तूला.... काॅल करावा.
बोल मग बाकी काय म्हणते?
काय नाही कशाचा अभ्यास चाललेला तूझा
माझा चाललेला आता हिस्ट्रीचा
हा हा रेगुललचा करत होता का काय?
होय.....
बाकी.. परिक्षा झाल्या का नाही?
नाही अजून अजून टाईम आहे परिक्षेला, म्हणून तर अभ्यास करतोय.
हो का....
होय....
हा काय मग बाकी काय? चाललंय..
काय नाय तेच आता अभ्यास चालेला मग... आज कशी काय आठवण झाली?
अरे काय नाय म्हटंल की आज मम्मी म्हणतं होती बिर्याणी करायची. तर मग म्हटलं कि तू एकदा केलेली ना तर म्हटलं तूला विचाराव... रेसिपी कशी? कृती सगळी कशी अस...... आसनार... मी लिहून घेते ना
होय का, मागच्या वेळेला केलेली तूला आवडलेली का?
हो एकदम मस्त झालेली....
तेव्हा तर बोललीस मीठ कमी आहे असं... असं आहे तसं आहे.
काय रे ऍक्च्युली म्हणजे मी खातच नाही ह‌् मटण वगैरे पण मी राईस राईस खालेला तरी पण भात खालेला ना.... चांगली लागली मला... मामा म्हणलं की मम्मीला सांगूया की भात भात म्हणजे चांगलं लागल्यामुळे विचारते तुला रेसिपी कशी कृती काय लिहून घेईन म....
हम्म हम्म बरं सांगू का?
हम्म
चिकन किती घेणारय तू....... म्हणजे किती माणसांची बनवणार आहे त्याच्यावर आहे. हा चिकन बिर्याणीच मला येते म्हणजे.
तू सांग किती पण माणसांची मी लिहून घेईन फक्त साहित्य
म मी एक चार माणसं..... खातील एवढ्यांची सांगतो पाचशे ग्राम चिकन म्हणजे चार माणसा खातात पाचशे ग्रॅम चिकन मध्ये तेवढीच सांगेन कारण मी मागच्या वेळे तेवढ्या च माणसांची बनवलेली ना तेवढ्याच पर्यंत मला येते जास्त
हळूहळू सांग म्हणजे मी लिहून पण घेईना.
हा ठीके आहे लिहून घे हा. पहिल्यांदा पन वहि घेतली का? हा
हा सांगतो का?
सांगतो... पहिल्यांदा पाचशे ग्रॅम चिकन घ्यायचं हा...
हा म्हणजे मी लिहून घेईल तसं सांग.
ठीके ठीके पहिल्यांदा आपण पाचशे ग्रॅम चिकन घ्यायचं पाचशे ग्रॅम.... चिकन घेतलं की त्यात आपण म्हणजे आपल्यानुसार आहे एक कप दही घ्यायचं म्हणजे जर तुला दही जर आवडत नसेल तरी पण चल नाय घेतलं तरी चालतंय त्याच्या जागी लिंबू घे मग.....
हा..
म्हणजे दह्याच्या जागी जरी?
पण ऐक ना मॅरिनेशन करायला दहीच लागणार ना लिंबू कशा
म तेच की तुला जर आवडत.... नसेल तर नाय वापरायचं....
बर ठीके नाही तसं काही नाही आवडत मला.
हा का
हा.
म एक कप दही घेतलं ना की एक चमचा आल्ं लसूण पेस्ट घ्यायची. आलं लसूण पेस्ट तू घरी बनवणार का बाहेरून आणणार ते तुझव हाय
हा
मग तुला कुठली आवडल माज मत हाय घरीच बनव कारण घरची जरा टेस्ट वेगळीच असतीय ना
म डबा
हा मग तू आले लसूण पेस्ट तू घरीच बनव आणि त्यात एक चमचा लाल टिकतं ऍड कर
हा लाला तिखट कोणता ऍड करायच
तिखट अ आपलं मिरची पूड घे मिरची पूड. म्हणजे मसाला घरातला नाय मिरची पुढ बाहेरून दुकानातून आन आणि ती ऍड कर हा ती आपल्या हेचवर आहे लय कुठली वापरायची असं काय नाय कुठली पण चालते मग त्यात तेवढे झालं कि त्यात अर्धा चमचा हळद ऍड करायची अर्धा चमचा हळद ऍड केली कि ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदा परत ते सगळं परत एक चमचा गरम मसाला
घेतीये सांग
एक चमचा गरम मसाला घ्यायचा दुकानात भेटतो तोच घे गरम मसाला
हम्म.
हा आणि एक चमचा जिरे पावडर घे त्यात हा आणि चवीन मीठ घे मग तू कुठलं मीठ वापरते बारीक बारक मीठ पण असत आणि मोठं पण
कुठलं वापरू तू सांग कुठलं वापरू
ते आपला आपला अंदाज आहे म्हणजे आता बग तू चवी नुसार कुटला वापरतीस तर मोठ्या मिठाचा अंदाज असले तर मोठं वापर नय तर छोट वापर
बर ठीक आहे
हा मग आता त्यात हा ते सगळं तेवढं झालं कि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस ऍड कर हा का हॅलो मग त्यात अर्धा चमचा लिंबुचा रस ऍड केला कि ते सगळं मॅरीगनेट करून घायच नीट आणि ते तसेच आहे ना तसच अटलिस्ट कमीत कमी एक दीड तास तसेच ठेवायचं मेरीग ऍड करून चिकन मग त्यात ते पूर्ण मसाला त्यात उतरला पाहिजे
हा हा ठीक आहे
हा मग त्याच्यात ते झालं कि भात दोन कप बासमती तांदूळ बासमती तांदूळ किंवा माझा मते बासमती तांदूळ नकोच वापरू तो तांदूळ जरा वेगळाच यायला लागलाय त्याचा ऐवजी दिल्ली राईस तांदूळ वापर तो तांदूळ जरा बिर्याणी साठी चांगलाय
हा तो आपल्यावर राहतो ना म्हणजे अस कुठलेच तेच मी ब्रँडचा नको सांगू म्हणजे आपण कसं घरात जो खातो तोच
नाही नाही दिल्ली राईस म्हणजे नाव हाय दिल्ली तिकडच्या भागातला आहे ना तू म्हणजे तिकडच्या भागातला तो नाव नाही कुठलं
हा
हा
आवाज कसला येतोय रे
अरे कॉल आलेला.
हा बोल.
हा मग इतर साहित्य म्हणजे प तर परत त्यात आ म्हणजे जेवढे तांदूळ आपण ऍड करणार आहे त्यात चार-पाच कप ही पाणी टाकायचं. दोन तमालपत्री दोन-चार आपल्या हेन दोन-चार तमालपत्री ॲड करायच्या त्याच्यात पाच् सात लवंगा टाकायच्या
सायलेंट करतो का आवाज येतोय
ठीक हाय केलाय? आणि दोन वेलची एक दालचिनी
मिरची नाही टाकल्या तर चालतील का कार वास नाही आवडत
बर ठीक हाय
वेलची नाही टाकल्या तर चाल
चालेल चालेल काय नाही एवढं वाटेल फार पडत आणि परत दोन मोठे कांदे पातळ चिरायचे दोन टोमॅ दोन हिरव्या मिरची पुदिना घ्यायचा थोडा लिहिते हास का
हो लि
पुदिना पुदिना कोथंबीर हॅलो तीन चमचे तेल किंवा तूप म्हणजे त्यात तीन-चार चमचे आपल तेल किंवा तूप ॲड कर केशर दूध केशर दूध त्यात आपल्यानुसार ऍड करायचं आणि परत चिकन मॅरीगनेट झाल तोपर्यंत चिकन मॅरीगनेट होते सगळं मग
मॅरीनेट म्हणजे पूर्ण मुरून दे
हा म तेच तेच तेच अणि एक कडई घ्यायची त्यात कडईत तेल तापवायचं आणि त्यात कांदा पातळ जो आपण चिरलेला आहे ना तो पाक असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे त्याला ब्राऊन ब्राऊन कलर आला
बरिस्ता बरिस्ता बनवायचा ना म्हणजे कांद्याचा
त्याचा पाक ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आणि परत मग जी आपण मॅरीगनेट करून ठेवलेला आहे ना चिकन त्यात थोड्याशा हिरव्या मसा हिरव्या मिरच्या पण अँड करायच्या म्हणजे पेस्ट करून आणि मग ते झालं की परत मग पेस्ट करून तयार केल की आपण ते हाय असं शिजवून घ्यायचं चिकन त्याच त्याच मसा साल्यात आपण मॅरीगनेट केलेल्या आणि ते शिजलेलं चिकन परत आपण ह्याच्यात ऍड करायचं अ म्हणजे एकदम शिजलं ना एक वीस पंचवीस मिनिटे लागतात शिजायला चिकनला मग ते पातेल्यातच शिजवून घेयचं त्याचं मॅरीनेट केलेल्या मग त्यात शिजवून घेतलं ना की परत मग तोपर्यंत आपला राईस पन शिजतोय तिकड आपण मगाशी ठेवलेला मग तो राईस शिजवून झाला की त्यात आपण लेयरनुसार ऍड करायची पहिल्यांदा राईस ची लेयर ॲड करायची परत त्याच्यावर चिकन ची परत एकदा राईस ची परत चिकनची अशी करून द्यायची आणि मधी
ऐक ना मी तुला मी तुला मी तुला नंतर फोन करते मला आत्ता तातडीने कुठे तरी जायचं आहे.
हम बर ठीक आहे बाय बाय. ठेऊ का?
हा हा ठेव.
बाय बाय.